अच्छा! हो.
हा बोला.
हा. ते शेतकरी गट आहे की नाही आमचा-
हम्म. हम्म.
शेतकरी गट आहे तर त्याची मिटिंग आहे आत्ता दोन अडीच वाजता.
हो हो.
हा. तर मग मला जायचं आहे तिथं. म्हणून म्हटलं मग मी- तिकून आले की मग मला फोन कर जा वाटल्यास.
बर ठीक आहे ना, तीन वाजता कॉल करेन मी चार वाजता
हा हा, मला फोन करत फक्त, करायच्या आधी. हा. आता तर माहित आहे काय? दोन फोन वर माझ्या बाजूच्या काकू होत्या, आमच्या घरी बसलेल्या. त्याच्या जवळ दे मी बोलायले.
हा, ते काकू बोलल्या, माझी काम केली मी.
अरे बापरे! चांगलय.
हो. शेवळेचा वास वगैरे येते का मग तुम्हाले? नाही
कशाचं? शेवळेच?
हा, म्हणजे कोणी म्हणते शेवळेचा ऑइलचा वास वगैरे, येते म्हणून नाही. हो का, कोणी म्हणते म्हणून म्हटलं.
नाही, आता कसं, कोणत्या ठिकाणी कशे बनतात, कोणत्या ठिकाणी कसे बनतात, असं आहे म्हटलं.
हा.
हम् ते आता एक, ने का तुम्हाला सांगतो, आमच्या घरा जवळच म्हटलं एखका ताईन, म्हणजे शेवळ्याची मशीन आणली होती. म्हटलं.
हम्.
एक वर्ष, तिनं म्हणजे कस, तिच्या बहिणीच्या घरी होती, तर मग तेन जसं दिलं की कि तू करून पाया जस तुझ्या गावात चालत असेल तर मग, तेले मशीन दिली. तर तीने आणली होती, इथं, तर त्यांनी मग सुरु केलं जस की शेवळायच, इथं बोर्ड लावलं आणि सर्व लोकांना सांगितलं की, आमची इथ शेवढ्या मिळतील म्हणून करून तर त्याच्यानंतर, मग त्यांनी काय केलं शेवड्या बनवूनच सुरु केल्या, तर खूप लोकांनी आणल्या म्ह आपल्या गावातली खूप लोकांनी आणल्या, सर्वांनीच आणल्या सर्व घेऊन गेले, कोणाला जसं वाटलं जाड, कोणाला बारीक, तर त्यांनी घेऊन गेल्या. तर त्याच्यानंतर मग, त्यांनी घरी जाऊन जसं, आता करत नसतात ते कोणी, उकड उकडते कोणी कस करते तर, त्याच्याने का म्हणतात घाटात झाला होता. त्या शेवड्याचा, तर केव्हा बसून की, त्या ताई न म्हटलं अजिबात बंदच करून टाकलं म्हटलं. कि, जसं की हा, म्हणजे काय ते आपल्यावर असते ते, प्रॉब्लेम असते म्हणतात. ज्यांचं ज्यांना ते जमते ना, ज्यांचं जे काम असत समजा, आता ते नेहमी करतात अन, कि हे, म्हणजे कसे परफेक्ट बनतील म्हणून अ तर म्हटलं, त्या ताईंना काही एवढं काही जमलं नाही, ते ये पीठ, हुंडा जे अस कणिक जे असते ना, तर ते सर्यासाठी म्हटलं, जास्त हे पाहिजे ना कसा चुरा लागते, पातळ कि, जास्त घट्ट?
ग्रँडर असते, त्याचा ग्रँडर.
हो का? हा, तर मग ते त्या हिशोबानें समजा, हे केलं, अशी ना आता त्यांना नाही जमलं तर त्या ताईन एका मंग दुसऱ्या वर्षापासून बनवनच बंद केलं. तर म्हणजे असं होते म्हणतात मशीन मध्ये काही प्रॉब्लेम असते तर तसं कोण ते मशीन मध्ये अशी प्रॉब्लेम किंवा त्याचा वास येतो. आता
जवळना शेवडीची पापडाची मशीन मी पण घेतलेले आहे.
हो काय
हा म म्हणजे कर का आमच्या इथ नाही येत वास. जसं आता माझ्या इथं गिरायकी भरपूर वाढली की नाही
तर मग मला लोक सांगत जिथून आणले तिथून वाश ते म्हणते
हो काय नाही असल ना मग त्याच्या कसं ते ऑइल गिल टाकत अस तन त्या ऑइलचा वास जस त्याच्यामधून येतशी
त्याच तेले माहित काय वापरतात मशीन मध्ये सहसा गव्हाचा गव्हाचा पण फरक असते जस गहू लोक करतात की नाही. कधी कधी गहू आता उन्हाळा आंबवल्यासारखे होऊन जातात ते.
हो
कोणाकोणाचे गहू जास्त पाण्यात ठेवले चिका सारखे वगैरे असं झालं
कोणी भीजु घालुनच ठेवते कोणी फक्त पाण्यातून काढूनच ठेवते. कोणी रात्रभर बांधून ठेवते म्हणजे असं फरक असते ना
हा आणि त्याले पोतळीत आणतात कोणतेही ते पीठ असते कधी कधी कधी ओल त्याचाही वाज लागतो हां ते तर ग्रँडर आहे आम्ही तनी भिजलो पीठ
हो ना नाही आता ते आमची इथं पण असल म्हणा तिथं मी कधी गेली नाही म्हणा ते पाहायला तिथं कसं खूप मोठ्या ऑर्डर घेतात ते म्हणजे तेच इतकं अस कि आता सांगितलं ना तर आता म्हटलं ना आपण सकाळी तर संध्याकाळपर्यंत तयार असतात ना म्हटलं.
हा आमच्या इथं मग आम्ही दिवसाले दिवसाले आम्ही दोन दोन तीन तीन क्विंटल चिवडा काढतो एवढी गर्दी असते. आमचे इथं सगळ्या आजूबाजूचे खेडेपाडे सगळे आमच्याच घरी येईल ना.
होऊ काय
ह वारी वारखेड फक्त दानापूर नाही येत समजा दानापूरवाले लांब पडते.
लांबही पडते आमच्या गावात आहे ना तेवढं समजा.
ह मला फक्त इथून पापडाचे लोक किरक येतात आमच्या इथं.
हो पापड्याची येत असते पापड्याच नाही म्हणा एवढं.
आणि चिकाच्या कुरड्याने देत का कोणी तुमच्या गावात करून.
नाही ना आमच्या गावात तेच नाहीये म्हटलं.
नाही काय एक तायडे बाई देत जा तुमच्या गावातली करून मी आणले होते तिथे एकदा. पण तेनी आता बंद केल्या वाटते.
हम्म आता मी त्या एका ताईला कॉल केला होता त्या हिर फेडच्या होत्याता त्यांनी सांगितलं होत मी इथं कुरडया लागल्या जर कधी उन्हाळ्या त्या वेळेस ना कुरड्या पापड सर्वच म्हणत मी बनत असतो म्हणत.
च्या कुरड्या हि ववरखेडवालेच्या महाग आहेत जसं मी आणते तर त्या. समजा नव्वद रुपयात दोनशे कुरडया अ देते
नाही ते दोनशे रुपये किलो आहेत.
कुराड्या दोनशे रुपयाच्या. तर ते पासष्ट कुरडीस दोनशे रुपयाची देते फक्त हा ते महाग पडते.
ते सांगत होत्या जर कधी तुम्हाला लागल्या कधी तर समजा तुम्ही घेऊ शकता म्हणते तुम्हीटलं ठीक आहेना म्हट म्हटलं आता नंबर आहे म्हटलं तुमचा म्हटलं कस गरज पडते म्हटलं.
हा म्हणून मी किती निवरखेड वरून नाही घेत महाग पडते थोडे
होना नाही कसं होत नाही कधी, कधी करणं म्हटलं कस एकटी असतील तर एक तिच्या मागं जरा जास्तच हे होते.
त्यासाठी यावर्षी मी चांगल्या वीस, तीस किलोच्या कुरड्या विकल्या.
हाव काय बापरे मग गहू तुम तुमच्या जवळचे असतात कि त्यांच्या जवळचे असता?
गहू सगळ, सगळ त्यायच.
दिथेच असते फक्त तुम्ही तयार करून देता.
हा तयार, बियार नाही करून देत रेडीमेड आणतो मी विकायले.
हाव काय रेडीमेट आणता नाही.
मला कुठे आणायले करणं होते मझ शेवढ्याने पापडच त सुच देत नाही.
ज म्हटलं मग मी मला वाटलं की तुम्ही कुरड्याच करून देत
नाही, नाही कुरड्या रेडीमेड इथं जसे शेवळ्या पापडले गिराइक येतात की नाही.
हम्म.
तर लोक मागतात मग कुरड्या आहेत काय, तांदुळाचे पापड, टमाट्याचे पापड शेवगा पापड सगळंच करतो आम्ही.
हम्म.
जवारीचे पापड
हाव काय हम्म. अरे बापरे चांगल आहेना मग. त्यांच्या घर त समजा तिथ येत असन सर्व? सामग्री ते तर तयार करून द्या.
हा त मग कुरड्या ही ठेवतो मी त्याच्यासोबत सगळंच ठेवतो वड्या, पापड, चीज अच्छा
चांगलं आहे ना याच्यानंतरही तुम्हाला एक टास्क भेटिन असं वाटते मला.
काय माहिती आता हा शेवटचा कॉल दोन तर खालीच गेले आहे.
म आणखी तुम्हाला टास्क देतीले असं म्हणजे मी मला ऐकण्यात यायला आहे कारण की माझे पूर्ण झालेले नाही आहेत म्हणून म्हटलं.
अ ना पण ते फोनचे असले की टेन्शन राहते तस माणूस काही बडबड करत आपला फोन असतो की टेन्शनच राहते आलेलावा त्यालेलावा तर कोणी रिकाम नसते.
उचलते कोणी आता ये तुमच्यासोबत बोलत होते तर कॉल मगा कॉल येत होते. आणि जेव्हा आपण करायला बसल मला मग त्या ताई झालं तर न निरवर खेडच्या
हांव कायं
हम्मं हम्मं
मला पणं आंता दीपक कोणं आहेत यांच्या दोन तीनं मिस कॉलांत मलां यांच्यावर तरं मंग हां फोन सुरूं होतां नां
करूंन घेतता तुम्हीं कॉल आंता तुमचं तं झालंय नां
हां तुमचे किती बाकी राहिलं आंता बाकी किती राहिले म्हंटला
कोणांचे
तुमचे कॉल किती राहिले आंता
माझे तरं तीनं राहिलेले आहेतं अजूंन दोनचं झाले ते तुमच्यां सोबतंच झाले रात्रीचा एक आणि आंता च्यां एक आंता फोन येतो ते त्यां ताईचं म्हणजे त्यां ताईन केलां त्यां राऊत ताईनं
हां हां तरं मंग ते आंता माझ्यां यांच्यावर त्यांचाच मिस कॉल आहे राऊतचां
हम्मं
त्यां आहेतचं आंता बोलायले तुमच्यांसोबत आंता त्यांनले लावजां आंता तुम्हीं
हां आंता ते इले करीन आंता मी त्यांचा केलां नां त्यांचा कॉल अटेंड केलां मी तरं मंग आंता त्यांना कॉल करते
हं त्यांले लावूंन पाहिजे आंता त्यां फोन मले लावूंनच राहिल त्यां मी यां फोनच्यांन उचलूं नाहीं शकली
आंता तुमची कांहीं लावणं होतं नाहीं समजा तुम्हीं पहिले ते टांस लाऊन पहां तुम्हांला जरं कधीं आणखी मिळालां तरं मंग तुम्हीं करूं शकतां
हम्मं हम्मं
हम् हम् ह
अजूंन कायं सुरूं आहेतं
आंता कांहीं नाहीं भगवद्गीता वांचत होती
अं आंता यां टाईमले
दुपारच्या टाईम असे रिकाम्या टाईम एखाद्या पांठ वाचते तूम्ही घ्यां शांत शांतता ही राहायते कसं कामधंदी जातं मंग तसं कसं मंला वाचांयला खूंप आवडते कांहीं येतं नसतां बां
बरं झांला ठेवतो गं
हांव हांव